हॅलो.
हा मॅडम हो येतोय मला येतो व्यथ माझं येतय का तुम्हाला?
काय म्हणताय कश आहात तुम्ही.
आ मी व्यवस्थित तुमच्याकडे काय चालतय.
मी पण मस्त आहे.
आवरले का काम
हो हो आवरली आवाला तुमचे
हो आमचे आता आवरले काम सकाळचे तर झाले सगळे. मुलगी आता शाळेत न येतती ना ती घरी मग त्याच्या पुढे त्याच्या पुुढे मग मुलांच असत सगळं हे पाहिजे ते पाहिजे ते त्यांचं काय करत बसायचं शाळेतून आल्यावर एकदा ते एकदम त्यांचे ह्याच्यात असतात पूर हम्म हम् तुमच्याकडे पाऊस आहे का
पाऊस नाही आमच्याकडे रात्री पडलं थोडा काल पडलं थोडा आज नाही आजून पडलं एकदमकडे करड
होय..
तुमच्याकडे
आमच्याकडे भरलेला आहे पाऊस. अ सकाळपासन म्हणजे झालेय काळ पूर्ण पण ते अजून पडलं नाही सुरू नाही झालंय अजून
पर्व पण पडला काल पण थोडा रात्री पडला पाज नाही ये पण
ह ना
हो बाकी सुट्टीला वगैरे खुठ. सुे जातातुम्ही सुट्टकीन वगैरे
सुटीला आमचं काय माहेरी असत जाण तिकडे जातो हा गा. जातो तिकडे असतात भरपूर नातेवाईक असतात. इडे आम्ही शहरामध्ये राहतो त्यामुळे इडे जास्त काही कोणी आमचे नातेवाईक वगैरे नसतात मग तिकडे गावाकडे गेल्यावरती सगळे तिकड भेटतात.
आम्ही पण शहरामध्येच राहा.
अच्ाा हा. ह ना तेच होतं ते शहरामध्ये मुलांना बाहेर जास्त सोडता येत. नाही किं असं नाही का खाली जेवढ. खेळ तेवढ खाली बिल्डिंगच्या खाली खेळ पण अस मोकळ जाग नसत. पोरांना खेळायला लक्ष ठेव लागतं ते ब खाली गेल्यावर त्यांच्या सोबतच जावं लागतं खाली. हम्म ते कस गावाकडे कसं असतंय एकदा सोडले की. गल्लीमध्ये इकडं तिकडं किंवा नाही. का आजूबाजूला घर असतात लक्ष देतात सगळे.
गावाला काय एवढी भीती नसते.
आणि सगळेजण लक्ष देणारे असतात नाही म्हण गल्लीतले आजूबाजूचे असतातच.
हो हो
हम्म
बाकी काय म्हणताय.
बाकी काय नाही तसच काम चालली सगळी. काही पावसाचीच वाढ आमच्याकडे जरा पाण्याचा झालंय प्रॉब्लेम. हा पाणी दोन हा. पाऊस नाही त्याच्यामुळे पाणी दोन दिवसांनी येतय जरा.
हम्म हम्म
त्यामुळे पाणी भरून ठेवावं लागते घरामध्ये.
हो का हम्म
म्हणजे तस येत बिल्डिंगमध्ये असत पण कस आता सगळ्यांना पुरेपर्यंत संपून जातं ना आता दोन दिवसात झाले पाणी.
हो
हा त्यामुळं ते तोपर्यंत म्हणजे शेवटी शेवटी संपत शेवट दोन चार तास नंतर म्हणा किंवा नाय का असं मगं कोणाला, कोणाचा वापर नत कुठं, जास्त कमी म ते घरात थोडं भरून ठेवलेलं असलं म्हणजे बरं असतं.
टाकीने लावलेले का तुच्याक
सोसायटीच म्हणजे नाही का पूर्ण बिल्डिंगची एकच टाकी वरती, म, ते नाही घरात अ घरात नाही लावली कधी, एवढं म्हणजे कधी ह्याच्या आधी प्रश्न नाही आला पाण्याचा ना. हया वर्षी, हा ना.
आमच्या, आमच्याकडे चोवीस तास असत पाणी. काही नाही अजून तरी काही नाही प्रॉब्लेम आहे.
हम्म, अरे वा चांगलं आहे मग तुमच्याकडे. हम्म, हम्
आमच्या इकडे वरतीच टेरेस वरतीच असतात आमच्या टाक्या.
हा, मग तुम्हाला काय वेगवेगळ्या टाक्या आहेत का सगळ्यांना?
आहे.
हम्म, हम्म, किती लीटरची टाकी असते वरती सगळ्या मिळून लावलेली?
ती, काय एवढी माहित?
अच्छा, अच्छा. त्यात कसं, किती बिल्डिंगमध्ये किती फॅमिली? राहत त्याच्यावरती नाय का लावतात ना त आमच्या इथं म्हणंल सात हजार लिटरची आहे वरती. मग ते, ते पण नाही पुरत कारण वाप
आम्ही आ, आम्ही आता नवीन ठिकाणी आलो ना आम्ही राहायला त्यामुळे
हा, हा, अच्छा, अच्छा बरं. हम्म
आणि आता मागच्या वर्षी आम्ही गेलेलो केरळला गेलो फिरायला.
अच्छा, मग काय काय बघितलं तिथं केरळमध्ये?
केरळमध्ये बघीतलं आम्ही ते बरीच होती केरळला म्हणजे ते पैसे नाही, येत ये. पण, हाय छान! आहे. केरळ ते केरळ म्हटल्यावर कसं, वेगळी भाषा असल आम्ही गेलेलो चार, पाच दिवसांसाठी तिकडं म्हणजे, मसाले वगैरे जरा छान! असतात. तसे फ्रेश असतात. मसाले म्हणजे, लवंग, दालचीनी, वेलची करताय सारे मसाले तिकडं ओरिजिनल मिळतात. मसाले खूप छान असतात. आम्ही मसाले पण घेऊन आलो, आम्ही परत जाताने गेलो होतो, विमानाने गेलो. ट्रेनने गेलो, जातना आणि येताना ट्रेनने आलो. चार, पाच दिवसाचा होता, आमचा प्रवास ते चार, पाच दिवसाचे होते. प्लेनने आम्हाला दोन अडीच तास लागले, आणि ट्रेनने जवळ जवळ चो चोवीस एक तास लागतात ट्रेनला
हा, हा, हा
अठरा तास काही, तर लागले, अठरा तास लागले, ट्रेनने येताना
हम्म हम्म हम्म! तिथे, तिथे कसं असत? तिथे काय पा पाऊस तुम्ही, गेला तेव्हा पाऊसाच होतं का वातावरण कसं होतं तिकडं?
मध्ये गेले ना, पण तिकडे पण थोडा थोडा असा बारिक पाऊस पडला हा पाऊस पहला, पण तिकडे थोडा थोडा पडत होता. पाऊस आणि वातावरण छान! हो छान! होतो, वातावरण.
हम्म हम्म हम्! आणि तिथे हे
एलिफंट ट्रायल वगैरे होती, इकडे परत ते शो मार्शल आर्ट म्हण ते शो असतात. बघाल छान! असतात. वगैरे असतं, ना ते.
ह त्यांच मला वाटतयं काहीतरी, ते कलारी पट्टू म्हणून्, काही तरी
हम्म! ते खूप छान होतं. तिकडे जेवण कसं जास्त करून साऊथ इंडियन ऐकत असतं, म्हणजे मसाला डोसा इडली वगैरे ते आप्पा म्हणजे, असत आप्पा अप्पा ते असं सगळं हो तर असंच होतं. सगळं जेवण नाश्त्याला वगैरे सगळं एक असायचं. आणि बाकी जे जेवताना ह असायची. छान! असायची. जेवण वगैरे छान होत. आम्ही असं हो हे करून गेलेलं, ना एका मित्राने ते आमचे. करून दिली, ना म छान तेल वगैरे छान होत. ना ही सोय छान होती. सगळं छान! होत. तिकडे आम्हाला फिरायला पण फिरायला पण गाडी वगैरे ना होती, त्यामुळे काही वाटलं नाही छान! झाला, आमचा प्रवास.
ते ट्रॅव्हल् टूर्स अँन्ड ट्रॅव्हल् हे करून गेले, होते. बुकिंग करून गेले होते ना.
हम्म! जातो, म्हटली तर स्वतः स्वतः अरेंज करतात हं मग ते आम्ही हा मग त्याच्या छता वर गेलेलो आम्ही.
हम्म. हम्म. हम्म. हम्.
माझी बहीण पण होती. बहिणीचे मिस्टर होते. आणि जा चौघेणच गेलेला आम्ही. तरी छान होत छान मजा आली एक दिवशी आम्हाला तिकड शिप वरती राहायचं होत. शिप मध्ये असा तर फिरवून आणलं पूर्ण त्या ते मग तिकडे तिकडे काय काय पाणी वगैरे होतात ना तिकडे असं दिसतं. आजूबाजूला सगळं जंगल असतं, आणि काय काय पाणी ते काळवीट वगैरे असं दिसत होत मध्ये मध्ये प्राणी, हां. फो फोटो वगैरे काढायला होतं खूप छान होतं चहाची बाग होती असते ना पूर्वी चहा पण भरपूर अस पूर्ण डोंगरावरती ते तेंची जी आहे ती चहाची बाग असते. वर वर वर वर वर अशी डोंगरावर पण केलेल असते चहाची.
हां हां.
छान वाटत हिरव गार एकदम-
हं ना, तिकडन यावसं नसल वाटत, म् इथ एवढं छान तिकडे वाट
हो, हो, छान होतं, थंड होत वातावरण उंच आहे ना ते? टेकडी वरती आमचं बुकिंग होत ना हॉटेलच, तर खूपच थंडी वाटत होती.
हां, म मस्त छान थंड वातावरणामध्ये बरं वाटत देखील.
बोटींग वगैरे केली. बोटवर एक दिस रहायची का दिस बोटमध्ये. जेवण वगैरे झोपायला वगैरे.
हां, हां, म तिथं वे ज आणि नॉनव्हेज दोन्ही पण जेवण दोन्ही पण प्रकारे खातात का तिकडं?
हो हो खातात, आज व्हेज पण असतंय, नॉनव्हेज पणं असतय.
हा हा. आणि सगळीकडं मिळतच हुं हुं. सगळीकडे मिळतच ते दोन्ही पण मेन म्हणजे ते प्रवास व्यवस्थित झाला, तर काही वाटत नाही तिथे. प्रवास व्यवस्थित झालेलं असलं मग काय वाटत नाही फिरायला.
हो ना.
नाही आरामशिर पोहोचल म्हणजे मग फिरता येत भरपूर
होग तेच तर, जातानाच एवढा प्रवास नको म्हटला ना ट्रेनचा मग ते कंटाळा येऊन जातो ना, म्हणून जाताना आमी ट्रेन ट्रेन ने गेलो आणि येताना मग ट्रेन ने आलो मग.
ह हा हा हा.
चालेल चालेल. थ हो थँक थँक्यू.